हॅलो.
हा जेवलो तू.
हा जेवल गे मी पण जेवलो आत्ता जेऊन बसतो बघ.
होय.
अरे मग असे जरा नेटवर्क जात होत मण म्हणलं तुला नंतर करतो जेवुन. म खरी गल हो हो.
हम्म का म्हत आ बरेच दिवसान कल मगाशी काय केलं आज बरेच दिवसा आठवण झाले म्ह
झाली तर बऱ्यापैकी जरा कॉलेज आल नव्हतो तुवाला नव ता असतरा बघ घ मणल कायकाय कायकाय चचालले
अ मी काय घरी आहे रे घरचे कामच आहे
हा ह मा रलग वाकत गीता अम
मा आव
हा हम् हम
हम्म मगत जाऊलास. काय नाही कर घरी पण बसलोय लायक नाही घरी. लाईट गेली आमच्याकडे काय लायटीचं टेन्शनच
पिक्चर वगैरे काय बघितलंस का नाही.
पिक्चर.
होय.
हे पिच्चर बघला आता कोणत तो सिरीज बघली सिरीज. ठुका के मेरा पायास सिरीज रे
काय बोलतो.
तोरी काय दी.
अ स्टोरी म्हणजे काय तुला सांगायचं अस त एक म्हणजे गरीब असतो मुलगा एकदम.
हा.
आणि त्याच्या घराचे म्हणजे एकदम खायचे पिंजे पण वांधे असतात. तिच्या आई पण मोठ्या घराातच जेवण करायलाच पाहिजे. आणि ते कॉलेज जायचं तर कॉलेजला पण सेमिस्टर मध्ये प्रत्येक टॉप करायच एकदम
दोघं पण.
हा नाही म्हणजे तो पोरगा तिचा हा तो डॉप्ट करायचा. मुलगीला काय शिकवायचे नाय कारण सारव पैसा त्या मुलग्याच्या याला लावला होता.
हा हा हा.
आणि मग नंतर काय मोठ्या त्यांच्या म्हणजे त्यांच्या आजूबाजूला मोठे एकदम घर असं म्हणजे
हा.
खोपदर अशी माणसं होती आणि त्यांच्या घरात तिची आहे अशी कामाला होती. मुलग्याची ती चुलती मोठाय. खाण म्हणजे उरलेलं सुरलेलं काय अन्न असं ते घरी येऊन यायचं आणि. काय ती जेवा्हायची अस. आणि हे असे जास्त गरिबीत दिवस काढले होते.
हा हा.
आणि. त्यांच्या घरात पण एक चांगलीशी पोरगी होती एकदा म्हणजे त्या त्याच्याच वर्गात त्याचा मुलगा ना. त्याच्यात वर्गात होती तो फस्ट टाइम. च मग खूप टॉपर यायचां ना हे मग थोड्या थोड्या दिवसांनी. तर काय आकर्षण वाढत त्याच्यावर प्रेम करायला लागले. त्या पोरग्यावर आणि त्या पोरग्यावर. आणि पण तो पोर पोरग्यावर लाईन पण मारला पोरग्याची सायकल काय झालं. जे लव्ह स्टोरी झाली नसती तो. नदि होती जायला मध्ये म्हणजे होळी नदीच्या नदीतून कॉलेजला जायला.
हा.
त्याने पहिली सायकल टाकली होती होडी जाय जाण्यासाठी
त्या पोरग्याने
हा पोरग्याने कॉलेजला जाण्यासाठी तर तेवढ्या ती मोठ्या म्हणजे आम दाराची पोरगी चव्हण म्हणून होती त्याच्या पोरगी आली. मग त्याची सायकल त्यांनी त्याच्या म्हणजे अ त्याच्या बाजूला म्हणजे बॉडी गार्ड होते ना पोरीचा हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो हॅलो येत. आवाज हॅलो. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. तो हॅलो. हम्. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलोो हॅलो हॅलो. हलो. हॅलो! हॅलो हॅलो! हॅलो हॅलो हॅलो आवाज क झाला का हॅलो हॅलो